ओ
हॅलो, हॅलो हा ताई हा तुम्ही धांडरतुन बोलताय ना ताई, हो हो, काय चाललंय तुमच?
काही नाही बाई बस
हा तुम्ही उद्धवसखी आहात ना, ह इथे आमच्या हो पण हो तर म्हंटलं मग तुमच्या काढून माहिती घेऊ का काय करायला लागेल आता,
हू हू हू, नही मग तुम्हाल जर पी जी बनवायच असेल ना ताई! तर मग सा-समान व्यवसाय करणाऱ्या महिला, जमवाव्या लागतील तुम्हाला.
म्हणजे समजा सारख्या सर्वजणी, सारख्या शेळी पालन करत असतील कोण! ता व्यवसाय करायचा पि जी तुम्हाला, शेळी पालन करू शकता कुकूट
म्हणजे पहिले पी जी बनवायच्या आधी व्यवसाय ठरवून घ्यायला लागतो का म!
हो आधी व्यवसाय ठरवून घ्यायचा, तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे तो!
हा आता समजा आता शेळीपालन करायचंय, हा वीस महिला लागतात.
तुम्हाला शेळीपालन करायचयं वीस महिला लागतील हं! आधी कसा होता, आधी दोन लाखाचा होता ना ताई तर पंधरा महिला लागायच्या आता पाच लाखाचा पी जी हे त्याला वीस महिला लागतात. कमीत कमी वीस तरी पाहिजे.
हा मग आपल्याला पैसा बी तेवढा देताना ते म.
मग पाच लाख देताना मग ह!
हा हा हा!
वीस महिला तरी पाहिजेलं मग वीस महिला जमल्या का त्याचं डाक्युमेंट जमा करायचं आपण सर्व अध्यक्ष सचिव आणि खजिनदार असे तीन मेंबर त्यांच्यात निवडायचे.
हां!
नियम अभियानाचा एक फॉर्म असतो.
हा!
आणि बँकेवाले एक देता.
हा!
दोघं फॉर्म भरून बँकेत एक आपल्या उत्पादक गटाला आपण एक नाव द्यायचं पी जी ला.
हां!
जसं आपण गटाला देतो तसं.
हा हा हा!
तसं नाव द्यायचं मग खाते ओपन करायचं, आपण खाते ओपन झाल्यावर प्रत्येकी मं एका महिलेचे
हा!
अम अशे पन्नास हजार मिळून आहे का, पन्नास हजार भाग भांडवल आपल्या खात त्यावर टाकायचे आपल्याला आपण त्या
म्हणजे आपल्या गट व केल्यानंतर त्याचं खातं खोलल्यावर.
खातं खोलल्यावर आपल्या ह आपल्या उत्पादक गटाच्या खात्यावर आपल्याला पन्नास हजार टाकायचे वीस महिलांन मिळून.
हां!
पन्नास हजार टाकले का, मग वरून आपल्याला निधी प्राप्त होतो प्रोजेक्ट री पोर्ट बनवावं लागतो अ परत.
म ते पाच लाख रुपये देतात हं! म ती फेढ कसी असते ओ ताई.
फेड काही नाही ताई फेड कशी असते आपली बँक लोनची त्याची कशी प्रत्येक महिन्याला आपल्याला करावी लागते. याच तसं नाही राहत, आता नही तशी नही आता समजा आप शेळी पालन हे आपल्याला काही प्रत्येक महिन्याला उत्पन्न येत नाही. उत्पन्न प्रत्येक महिन्याला येत तसं नाही त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला काही फेड राहत नाही. हा मग सहा महिन्यात फेड राहते सहा महिन्यायात हप्ता येतो त्याचा डायरेक्ट.
सहा महिन्यात हप्ता येतो आणि तो कसा काय त्याला अनुदान असतं का काय त्याला
मग एक लाख रुपये आनुदान आहे ना त्याला
अच्छा म्हणजे चा पाच लाख भेटले. तर चार आपल्याला हातात एक लाख फेडायचं असतं.
हा चार लाखची फेड करायची नाही एक लाख सूट आणि चार लाखाची फेड करायची अस अआहे हा. अ व्याजदर काही नाही त्याला सात म्हणजे वर्षाला सात टक्क्याने असतं फक्त-
किती किती वर्षाला- ह रे बाप रे मग काय नाही एवढे ना हा नाही मग ते चांगलं आहे ना मग परवडतय ना मग.
खूप परवडतो हो ताई.
हो ना हो ना छान आहे ना ते योजना मस्त आहे ना आमच्या गावात पहिजे. करायला सांगितलेय ना मग मला काय त्याच्यातली आयडया नव्हती. म्हटलं तुमचा मी नंबर घेतला म्हटलं उद्योगसाठी त्यांना माहित असल नाय असंत. तेवढ्यासाठी तुम्हाला कॉल केला होता छान माहिती दिली तुम्ही ताई आणि- म्हणजे प वीस महिला कोणत्या आहे का कोणत्या आहे गटात.
हो कुठल्याही गटातल्या वेगळ्या वेगळ्या गटातल्या असल्या ना
समजा आता वीस गटा महिला घेतली वीस गटाच्या चालत का तस पण- किंवा मग दोन गट- मिळून बी होऊ शकतो ना एक पेजे-
हो दोन गट- मिळून पण होऊ शकोतो.
पण मग महिलांनी पण ऐकायला पाहिजे ना व्यवसाय कराल पाहिजे ना ताई हम्म आज- जेवढ्यांना वीस महिलांचे वीस मत ना?
हम्म वीस मतं प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत खूप म्हणजे
हा त्यांनी एकत्र यायला पाहिजे पैशांची व्यवस्थित विल्हेवाट केली पा- पाहिजे म्हणजे एक विचार राहिला तरच व्यवसाय पण पुढे चालेल.
हा हा नाही मग आमच्या गावात सांगू का आम्ही कसं केलेलं आहे.
हा-
वीस महिला मिळून त्यांनी व्यवसाय उभा केलेला आहे पण तो चालवायला एका जणला दिलेलं आहे.
अच्छा ते बी चांगला आहे निर्णय तो
एकच जण चालवतं आणि उत्पन्न येत ते पूर्ण वीस महिला घेता. हम्म मग त्याला रोज ठरवून दिलेला आहे ना शेळ्यांचा राखण्याचा चा चारा पाण्याचा.
हो मग छान आहे वो तुमची आयड्या मस्त आहे.
हम्म रोज ठरवून दिलेला आहे. अस तसचं परवडत ते वीस महिलांच कसं एका दिवशी मी चारा पाणी कराय च दुसऱ्या दिवशी तीने तस नि जमत मग
तसं नाही अनं किती म्हणजे किती शेळ्या घेतल्या तुम्ही मग बकऱ्या
आमच्या आहेत ना तरी म्हणजे एक कोकरूचा पीजी आहे एक कोकरू आहेत त्यांचे तीस कोकरू आहे. आणि शेळींचा आहे का शेळ्या म्हणजे त्यांनी बोकड घेतलेले होते. तरी म चाळीस बोकड आणलेले होते त्याच्यातले त्यांचे वीस एक बोकड विकले गेले आता वीस एक बोकडहे.
हा पण छोटे छोटे घेतले होते काय ते मोठे बनू विकले.
नाही छोटे घेतले होते त्यांनी.
हा.
आणि मोठे झाल्यावर विकले मग तरी तीन चार महिने सांभाळले त्यांनी.
हा हा हा ह.
पण खूप परवडलं बर का त्यांना हो.
हम्. चांगलं असतना मग गव्हर्नमेंट खूप म्हणजे महिला सक्षमीकरांसाठी खूप बर तेेथे मग गव्हर्नमेंट पैसा पुरवत महिलांनीच करायला पाहिजे ना?
आधी आहे ना ते इतका पैसा आहे ना.
हो ना एवढा पैसा कोण देईल ओ.
खूप पैसा आहे.
खुप पैसा आहे, फक्त तो युज कसा करायचा हे महिलांनी ठरवलं पाहिजे. हा आपण त्यांना सांगून महिलांच्या लक्षात येत नाही.
हा आणि कसं हाय आ बँकेवाले बघा. सोनं तारण ठेवता, काहीतरी जमिनीचा उतारा तारण घेता, तसं इथं काहीच नाही ना.
इथ काहीच नाही ना आपल्याला म्हणजे एकदम बिनधास्त एवढा पैसा देत ना आपल्याला, मग.
महिलांना
ह न मग विश्वास ठेवून देतय पैसा का त्यांनी करावं बा त्यांनी उपजीविका वाढवली पाहिजे ना. छान आहे ताई मस्त सल्ला दिला बरं का तुम्ही.
हम्.
छान मला मी करते मी प्रयत्न बरं का पीजी बनवण्याचा हो. हो हो मी तुम्हाला कॉल करेल ताई हा.
हो हो हो हो चालेल, चालेल करा. हो हो.
हो गरज वाटलं मी फोन करेल हा. ओके ताई बाय.